हा.
हॅलो ताई सोम्या
हा हा बोला ना.
अ अ मला ताई तुमच्या इथ गणेश चतुर्थी कशी साजरीे करत्यात ते जरा सांगशीला का? तुम्ही
आमच्या इथं आमच्या इथं खूप असं मोठ्या मोठ्या मूर्त्या आणत्यात आणि लय काय काय प्रकारचे अ -भोग करतो आम्ही.
स्पेशली तर सगळी मोदकच करतात पुरण तेन भरून सगळं
तुम्ही उकडीचे मोदक करता काय तळलेले मोदक करता?
गणपती येताना आम्ही उकडीचे मोदक करतो आणि गणपती जाताना आम्ही तळलेले मोदक करतो.
हो हो का आणि तुमचे त गणपती म्हणजे किती दिवस स्थापना केली जातिया? गणपतीची?
सगळ्या- सगळ्यांच्या घरात बारा दिवस असतायत तो असा काहीज सात दिवस ठेवत्यात आम्ही पाच दिवस ठेवतो.
हो हो का?
हा गौरी आमची तिसऱ्या दिवशी एत्या. आणि गौरी भरून तिच्यासाठी पाच प्रकारचे अ- काय म्हणतो आपण अ- वेगवेगळे पालेभाजी करतो भाकरी आणि थोडं काय तर मग स्वीट करतो.
तुम्ही सजावट कशी करता गणपतीची?
सजावट गणपतीची ते गणपती कसा दिसतोय ना त्याच्यावर. जर आपला विठोबा असला त्याच्या त्याच्या अवतारावर ना आम्ही अ- सगळं साईडच जे डेकोरेशन असतं ना त्याच्या प्रकारे करतो.
तुम्ही मग स्वतः तयार करता कि विकत सगळं आणता त्यासाठी?
नाय नाय स्वतः तयार करतो सगळं म्हणजे आप आपलं जी अ आपण जे करतो ना तेच त्याला भावेल ना बाहेर आणून केयर सगळी तेच करतात आपण जे करतो. तेच छान असतंय.
बरोबर आय बरोबर आय तुमच्या तुमच्याकडे जी गण पतीची मूर्ती असतिया ना ती तुम्ही शाडूची आणताय का प्लाश स्टिक आणतात का प्लास्टर ऑफ पॅरिस ची वापरताय ओ?
आव नेहमी प्लास्टर ऑफ प पॅरिसच च भेटतात आमच्या इथ बाकी अ म्हणजे शाडूची मातीची आणायची म्हणजे आमच्या इथ भेटतच नायत ते. खूप कमी कुठं कुठ तर असे रेअरली भेटतात प्लास्टर ऑफ पॅरिसच च अस तात गणपती आमच्या इथं.
हूं हूं हूं हूं हूं आणि म्हणजे तुम्हाला थोडं गणपती विषयीच प्रश्न विचारले तर चालतील का?
होय होय विचारा ना नक्की
गणपतीचं वाहन कुठलंय ओ ताई
मूषक मूषक म्हणजे ते आधी असूर होता म नंतरला जेव्हा परास्त झाला गणपती अ बाप्पांना हे केल्यानंतर तेव्हा तो मुषक झाला त्यांचा वाहन म्हणून
ठीक आय ठीक आय आणि गणपतीची सुरुवात कोण केलती ओ गणपती स्थापना म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करायचा ते कोणी केलेलं? काय कल्पना आहे का तुम्हाला?
अ लोकमान्य बालगंगाधर तिलक केलते आधी म नंतरला सगली आपलं नंतरला नंतरला करत गेलीत सगळी आपल्या आपल्या घरात आणाला चालू केेली. आधी अ म्हणजे स अ काय म्हणतस सामूहिक गणपती बसायचा आता सगळ्यांच्या प्रत्येक घरात घरात बसतोय गण पती
अ हो का ह ह ह ह आणि गण गणपतीला सगळ्यात जास्त कुठला पदार्थ आवडतय ओ
मोदक, खूप आवडतय मोदक गणपत
आमच्याकड पण मोदक पण असतात गव्हाची खीर वगैरे करतो आम्ही पण आम्ही पण मोठ्या प्रमाणात साजरा करतो गणपती उत्सव आम्ही पण स्वतः त्याच म्हणजे आरास वगैरे स्वतः घरी तयार करतो. गणपती हा सणच एवढा उत्सवाचाय की आनंदाचा हाय की दुसऱ्या सणाची त्याची कल्पनाच करू शकत नाय आपण असंय ना ते आणि गणपती कसाय पर्यावरण पूरक साजरा करायला पाहिजे काय नको सांगा.
होय होय होय पर्यावरणला ब घुनच साजरा करायचा म्हणजे त्याला अ सम्मान पण दिल्यावाणी वाटतय आणि सगळ्यांनाही असं शांतीपूर्वक वाटू दे ना कुणालाहा असं कुणाला अस काय म्हणतात ते हार्मफुल नको.
तिला आपण ते दुर्वा वगैरे वाहतो ते कि किती ह्याच तुम्ही करता ओ म्हणजे दुर्वा त्याची पेंडी वगैरे असत्या ती किती साधारण किती दुर्वा वापरता एका पेंडीमध्ये तुम्ही
ते अ किती? एक एकावीस असतात होय.
एकवीस ओके ओके आम्ही पण एकवीसच वापरतोय. आणि जास्त करून जास्वंदाच्या फुलांचा हे करतोय. म्हणजे वापर करतोय जासन जास्तीत जास्त त्या फुलांचा वापर म्हणजे गणपतीला आवडतात ना ते फुलं त्यामुळे आम- आम्ही, त्याच -त्याचाच वापरत-वापर करतोय. तुम्ही आणखी काय, करताय? गणेश गणेश चतुर्थी असताना. काय विशेष असं, वेगळं काय, करता?
आमच इथं, दर अ दिवस वेगवेगळ, खायला करतो आम्ही. अ एक - एकदा पोळी. एक - एकदा तिकटाचे वडी. मोदक तर रोज असतातच. थोडे, थोडे, थोडे, थोडे मोदक करतो. अ तुम्ही जस म्हंटला ना की, गव्हाच खीर करतो. आ आमच्या इथं, शेवयाची खीर पण करतात. दर दिवशी वेगवेगळे पदार्थ असतात. गणपती बाप्
अन् तुम्ही किती, दि किती दिवसान? गणपतीचं विसर्जन करता ओ.
आम्ही पाच दिवसान विसर्जन करतो. खरं गणपती काय दि असते बारा दिवस.
ओके - ओके. आमच्या इथं पण, आम्ही पण पाच दिवसांनच करतोय, गणपतीचं विसर्जन. पण, प्रत्येक दिवशी वेगवेगळा पदार्थ. ग गणपतीच्या दुसऱ्या दिवशी, उंदीर बीज वगैरे असते. त्यावेळी आम्ही गोगरा हा पदार्थ तयार करतोय. परत, गौरी - गणपती वेळी भाजी भाकरीचं अ नैवेद्य असतोय. तुमच्या इथं, म्हणजे गणपती ति वेळेस, अ ते म्हणजे, आरा- आरास वगैरे केल्यावर, तुम्ही सगळ आराधना केल्यावर, म्हणजे काय वेगळं असं? नृत्य वगैरे काय, करताय काय? काही त्याच्यासाठी. असं वेगळं काय, करताय काय? त पोशाख वगैरे काय, वापरताय तुम्ही? हम्म.
म्हणजे आमचे जेव्हा, गल्लीचे गणपती बसतात ना. अ तेव्हा, मो मोठे - मोठे फंक्शन्स अ हे करतात. तीथं ठेवतात. जिथं म्हणजे, मुलं अ त्यांचं असं, प्रदर्शन करू शक तात. नवीन- नवीन काय, म्हणायचं? अस, म्हणजे गेम्स खेळतात. जे काही, जे सगळ्यांना एकत्र आणून, असलं काय तर त्यांनी ठेवतात. आणि आरती तेन असत्या, संध्याकाळची सगळ्यांना मिळून.
आपल्याला एकत्र सगळ्या लोकांना घेऊन करण्यात उत्सव करण्यासाठीच. हा. हे मात त्या मागचा हेतूय. थोडक्यात. अन् तुम्ही गणपतीसाठी म्हणजे, असा वेगळा काय पोशाख करताय का? अस. परिधान वगैरे असं. वेगळं काहीतरी बाबा लू. आपल्या हे, रेग्युलर वाप म्हणजे पोशाख एवजी दुसरं काय? असं, वापरताय काय? असं. म्हणजे गौरीसाठी वगैरे. किंवा काय
ते ना ठेवतो आणि अ त्यांना दुसरे माळ त्यां घालतो.
हम्म, हम्, हम्, ह्, ह्. नाही, स्वतःसाठी पण आपण पोशाख वगैरे काय, करू शकतोय, काय? त्यासाठी. असं.
कुणाला जे आमचेे कल्चर, आधीपासन ट्रेडिशनल करते. कल्चर येते ना. जस साडी असू दे. की कुर्ता, सलवार नाहीतर धोती. अ असलं सगळं, घालतो आम्ही. त्या दिवशी म्हणजे अ नेमकीच्या दिवसांना आपण सगळं वेगळं असते त्या दिवशी ना म्हणजे आ बग पायतात तेव्हा असं आपल्याला पण छान वाटत.
घरातलं एक वातावरण आनंद आहे आपल्याला
आनंद असतोय हा.
आनंद मिळायसाठीच आपण हे सगळं करू शकतोय. म्हणजे गणपती हा सण तुम्हाला फार आवडतो का.
होय खूप आवडतो आमच्या इथं अ ढोल पताकानं गणपती बाप्पाला अताना पण आपण धोल पताका आणि हे पण सगळं असते. आणि त्यांना नेताना पण आम्ही खूप असं ह्याचान नेतो.
पण गणपतीचं विसर्जन होताना फार दुःख होतं ना वाईट वाटतं आपल्याला
दुःख हो तर त्याला चांगल्या भावांना पाठवायचं ते आमचे अ काय म्हणतात. एक इंटेनशन असते म्हणजे
ओके ओके ओके.
त्यांनी जाताना एवढस का आपल्याला सुख देऊन गेले त्यांनी जाताना का पण दुखी राहायचं त्यांनी. सुखी सुखी केलेत ना आपल्याला मग त्यांना का आपण जाताना दुःखान पाठवायचं.
बरोबर आहे बरोबर आहे गणपती गणपती हा गणपती आपल्याला एक आनंद देत असतोय. आपल्याला एक उत्साह निर्माण करतो. आपल्यात एक नवी उमेद निर्माण करतोय त्यामुळे आपल्याला गणपतीच म्हणजे महत्त्व आहे जास्त आणि तुम्हीणे तही म्हणजे तुमच्या अ इकडं जे साजरं करतात. जे गणपतीच जे असेल ती जी मला माहिती सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे तुमचं म्हणजे असंच कधी मला जरी वाटलं तर मी तुम्हाला म्हणजे संपर्क साधून कुठल्याही सणाविषयी माहिती घेऊ शकते का तुमच्या संघे
अवश्य आम्ही कधीही नाही म्हणणार नाही. हे आमचंच एक प्लेजर असणार आहे.
ओके ओके ओके चालेल त हा मला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हा चालेल पुन्हा भेटूया आपण. ओके ओके चालेल चालेल ओके धन्यवाद हा ओके.